हॅलो!
हां बोल कि
अरे.... ते रेंज मुळ कट झाला वाटेल तुझा मोबाईल
हा हा रेनी प्रॉब्लेम आहे, पावसाचं वातावरण चालू आहे. नाही त्यामुळे
हम्म,... म्हटलं मीच फोन म्हटलं.
हा हा,
हम्मम, !
मग आणि काय काय
काय नाही ब, तेच म्हटलं, जरा ते फोटो देन बघून म्हटलं हे घालतं म्हटलं जरा असं भात हो नेटव तू त्या सगळ्या द्या,
हां हां.
मल मकलता,
हम्म,
हम्म
काय काय वघडलीस फ़ोटो कुठलं -कुठलं तुझ्याकडे,
फोटो आहे ते, आपण हो.. मामाझ्या गावाला गेलो नव्हतो काय.
हा हा,
आणि, धबधबा पडत होेतात ते डोंगरावरन पाणी
हा हा,
आणि, मग ते आपलं आपण तिथं फोटा काढलं नव्हतं ते सगळेजण
हां हां,
ते फोटं आहेत.
ते त्याला हे माहित आहे काय ते मला पोहाय शकवा त र म त्या रुद्रातील
हा हा,
हात मारन
आणि त्यात त्या फोटो मध्ये दऱ्याद कसं दिसतय का नाहीय भारी कारण आत्ता ओढ जाड झाले.
होय आता दाखो तू किं आफ्टर लावायचा फोट हो म्हणजे काय, ते सगळ्याच
त्या फोटोमध्ये सगळीच अशी हे सगळी बारीक आहे तजी एवढी लहान लहान आहेत लहान लहान आहेत ना सगळेजण होय सोन्या तरला वेगळं दिसतोय, त्यामध्ये रुपया तर काय सांगालाच नको,
तर काय वेगळेच तर तरी वेगळे झाले
होय, आता ते मोठे मोठे झालेत सगळे आपण पण झालयच चढ
ते तरच आहे?
होय, ते आणि आपण गेलतो ह्याला.
हा,
कुठे गेल तर ते जेवा अ तिम करून आपण
आपण ह्या लागेल तो रामलिंगला,
रामलिंगलाच काय?
होय रामलिंगलाच गेेलतो की.
ते पण भोट आहेत.
अ वय गाडी पंक्चर झाल्या.
होय गाडी पंचर झालेली, किती वेळा पंचर झालती गाडी. खरं भारी वाटलेलं क नाही. कितीच एका गाडीवर आपण तीग तीग चौग चौग बसून गेलतो.
हम्म,, तवा वेगळच हुतं ते सगळं. हम्म.
आता काय नाय तसं, आता म्हणाया आता किती एळा ठरवतय खरं काय होतच नाय.
काय होत नाय नियोजन. एक येतय एक नाही आस आता.
हम्मम.
हम्म.
भारी आहेत नाई तिकडं पॉइंट सगळं बघायला ते. जहाज मंदिर तर कसलं भारी हाय ते. त्याचं इंस्टावर आता लय व्हिडिओ याय लागल्यात जहाज मंदिरच‌.
होय भरपूर चांगले. केळे त्यांन.
होय छान केलय, भारी हाय ते, आधी ते त्या जहाज तिथं पाणी केलं कणई असं ते त्या जहाजत ते दाखवलं, तर कसंल भारी दिसल होय नाई विव तो.
हम्म, चांगल दिसनार ते.
होय आपण जाऊया आने एकदा तिथं, खरं तवा सगळी आपण अ हे मोट्याना कुणाला घ्यायचं नाय.
नाय, मोठ्याना गेलं की जरा प्लॅन विस्कडतोय, त्यामुळं घेऊन जाऊ वाटत नाही ते.
मामान सगळा प्लॅन फिस विस्कडल्याला.
होय, काय संध्याकाळ जीव खायच हुतं ज
जेवय होय,, मी पण तेच म्हणत हुतो. किती स निकिताला तेच म्हटलं मी, मी काय म्हटलं निकिताला, की त्यांना फोन करू न आपण सांगूया.
हा.
की आपण थांबूया म्हणून, आणि जी मोठी मोठी आहे त्यांनी जाऊन द्द्यात म्हणं.
गाड्या नको काय तशा.
होय आपलं गड्यामुळं हे होतय, काडा की लायसन तुमची ये एज झाल्यात
तसं नवं,, गाड्याच नव्हत्या आपल्याकडं, त्यांनी आले नसतीत कणई मग आपलं बरोबर गेलो असतो आपण सगळी, मोठी माणसं आलीत म्हणून जरा हे झालं
हां.
आणि एवढ्या जणांच पैशे कोण घालणार,, हं.
प्रत्येकानं आपाप
कशी गोश्ट, तीत बघितल नाहीस, तिकीटाला कसं घालं.
काय तर र रुद्रऱ्या काय रुद्र रुद्र तेजं अणि आबूचं दिला असता.
त्यजं दिला असता की बरोबर हाय, बाकीच्याचं सगळ्यांचं.
बब्या पण आलताच पैशे घेऊन.
होयं सगळीं आलती की बरोबर आहे पणं
खरं मोठ्यांचं हां मंग मोठ्यांचं सगळं प्रॉब्लेम होतं होतां तेचं सगांयलोय सो ह्यांला ऋषभ लां एक गांडी घ्यायलावांयची नवीन आणि तूं एक गांडी घे नवीन म्हणजे अे दोन गाड्यां नवीन झाल्यां की आपल्या सगळीचं बसत्यांत गांडीवरं
होयं मी आंता घेणारं आंता बघूंया की लांयसन्स दाखले काढले की जाणारं आंता घेऊंन
हम्मं
मोठी गांडी घेतली तरी पणं चालतंय मंग एवढं कायं नांय
ते लांयसन्सचं कनई अं मी निकिलां विचारलंय मी
हां
म्हणजे मी माझ्यां मित्रांला विचारलेला आहे लांयसन्स ते
मंग कायं म्हणलां
तो तो म्हंटला त्यांच्या मित्रांचा कोणं आहे तो मित्रं त्यांना ते हे केलेला ते म्हणजे त्यांच्या ओळखीन हे खेलतां मम्मी म्हटलं तरी पणं विचांर म निककीला पणं विचारलं मं निकी म्हंटली अं तिचां पणं कोणंतरी मित्रं आहे वाटतं
हम्मं
होओ मुं कारणं
हां हां
तो खरं त्यांचे इकडचं नाहीं ती तिकडं येतं ते शिरोळ शिरोळ
हो खरे मेजरूंनान येतं नां
त्यांचं कांहीं विषय नसते वाटलं मी विचारलं ते आंरटी ओ थोडं हे पडते आहे
तसं नसते
मंग कसं असते
आपली गांडी असते नाहीं येतं मेंजर असते त्यां जाऊंन निघते आपल्यां ते इथले सगळें जणं आंता जे लायसन्स काढतांत कोल्हापूर महाराष्ट्र पिसातले
हां हां
बघीतले जिल्ह म्हणजे कोल्हापूर जिल्ह्यांमध्येंचं येणारं किती आपणं शिरोय कुठे जिल्हा आहे ते शिरई तालुका आहे
हां तेचं की अनेकदां बघतो आणि विचारूंन मंग ते किती म्हटलं हे नां पजन म्हंटलेला अं किती साडेपाच हजांर रुपये म्हंटल्यांला
होयं मलां पणं हे म्हंणटंला मित्रं माझां साडेपाच खरं तो म्हंणला की तिचं ट्रायलं द्याय लागते म्हनलां
नाहीं ते तो करते आहे की नाहीं तो म्हटलं की कायं नाहीं तो तुझ्यां ओळखीचा आहे नां तो
हां हां
हं तो म्हंटला कायं नाहीं फक्तं साडेपाच हजांर रुपये देऊ दे नसतो सिग्नेचरं त्यांनी तसंच केलंय नं
होय तेच की आता.
मग तर बघतो विचारून आणि एकदा त्याला त्याला सांगतो. मग म्हटलं तर मग तिकड ते बघतो हे विचारूया आधी तिकडचं आणि कडचं म्हणजे तसं काय हे नसते काय प्रॉब्लेम. काय नसतोय सोढं एवढा.
नसतंय सोड एवढा तरीपण विचारलेलं बरं ग.
ह् तेच विचारून मग त्या त्याला विचारतो म्हणजे कसं कन्फर्म म तसं असलं तर मग तो काढून दिले नाही तिले तिथं.
हो म्हणजे लगेच काढलं के गाडी पण घ्यायच्या बर पडतते लगेच.
हम् बघु आता नंतर न काय करतो निकिता आणि एकदा मेसेज टाकतो. आणि मग तू आणि सोन जाऊन जरी तिथ नाही तिथल्या ति न जाऊणार ते न तिथे काही जवळच पडतंय नाही.
बरं.
तू आणि सोन्या जाऊन जर काढून आला अस तरी चालते.
सोन्याला पण विचारतो सोड.
होय त्यांच्या इथ पण कोण तर देत असणार.
त्याच्या पण ओळखीचं कोणतं असलेले तिथले.. हम्म हम्म.
ते तेवढं काम झालं. मी त्याला म्हणत होतो माझं का्ड म्हणून दुन्ही पण सहा हजार रुपये देतो तुला म्हटले. पाचशे रुपये तुला घे म्हटलं. आणि साधाच फोर व्हीलरच पण आणि टू व्हीलरच पण मला काढून दे म्हणत.
मग आणला
मला म्हणतोय तुला गेर मारायला येत काय. तुला गेरचा प्रकार माही गेर काय म्हणतात गेअरचा प्रकार माहिती नाही त्यानी तुला लायसन पाहिजे ते दुन मला. कंप्लेंट घालतील माझ्यावर. मग् मी म्हटलं फक्त मला टू व्हीलरचा दे म्हटलं राहून दे म्हटल.
हा हा.
तसच करणार आहे मी पण तसच काढून घेणार आहे त्यातनं.
वय तुमच काय नसते ग स्कूटीचं निसते ना तुम्हास नी.
तरी पण स्कुटी पण मारायच लागते. नाही नाही स्कुटीच नाही गेर च्या गाडीचं काढणार डायरेक्ट.
ग गेरची गाडीच काढायची म्हणजे साहेब दोन्हीला पण चालतंय.
गिरच्या गाडीचं काढणार आणि कसं टॅक्टरच टॅक्टर टम्प
ह ट्रॅक्टर, टपो, आईसर, हेलिकॉप्टर, विमान.
जेसीबी वेसिपी सगळं कुणी थांब नंतर कोणी थांबवायला नाही पाहिजे.
जीसीपी च ते वेगळं असतय लायसन.
काढायचं ट्रान्सपच काढणार आहे मी.
हम्म काढ कमी काय.
आता तेच करणार आहे कर्ज काढणार काय आणि त्यातनं काय करणार आहे माहितीय काय. गाडी घेणार आहे दाद्या नाही नाही दादी दाद्या सारखी गाडी घेणार आहे ती. ते.. छोटा हत्ती नसतोय काय तसल आणि.... नाय- नाय -नाय. तसली गाडी... मी.. काय.. मी... चालवणार नाही.
अ... ह्याच्यात लावायची. ट्रान्सपोला.... आणि एका माणसाला ठेवायचं त्याच्यावर त्याला म्हणायचं तुझं तूच सगळं बघ. मला तेवढं महिन्याला एक वीस हजार रुपये नाही तर दहा हजार जरी दिलास तरी बसा आहे मला.
हम्म....
नाही -नाही जास्त येते पेमेंट त्यातन. मी दाद्याला विचारलेलं दाद्या मला म्हटला साठ हजार रुपये पडतया.
म... बाळ ते ट्रान्सपोर्टला आ हे. ट्रान्सपोर्टला केवढा येतुय माहिती आहे का पगार.
होय..... मी तुझ त्याला साठ.... तो म्हटला की आता मी निवत आहे आणता येत ना पुढं आता हे आता झालं माझं कर्ज फिटत आलंय गाडीचं.
व्हयचं की..... म.....
आता तिथनं पुढं ह्यो घरात बसून सुद्धा तेच त्यो खाऊ शकतो या.
होय... आता त्यान काय कामाला लावलाय.
आमच्या पप्पासनी असलं काय करायचं नाही उगाजच काय तरी काय पाठी मागं दोडधंदा काय आहे.
काय माग आहे. लागायचं भिकला एवढं काय.....
घेतली असती ती एक गाडी मस्तपैकी कुणाला तर लावायच होत का.... आपल्याच कुणाला तर लावायचं जे गाडी मारायला बिरायला हे असतात कि नाही... विश्वासातल्या माणसाला.... लावायचं. आता...
असत्यात की माणसं जी ड्रायवर असत्यात ती...
तरी पण आपली गाडी जराशी आपल्याला हे पाहिजे ना त्यामुळं जर आपल्यातलंच असलं की कसं... दाद्या बग कि त्यो.... अ... शिवादादा आहे त्यो.... सगळं त्याच्यावर ठेवून जातुय त्यो... आणि ते.... जिथं लावतात तेनीच बघतात नाही ते पेट्रोलचं बिट्रोलचं ते खर्च तेन...
ट्रान्सपोर्ट ला असत्यात ति त्यांचं ती बघत्यात ते सगळ.
ते.. म.. तस कस त्यांनास... परवडतय ते तेवढं त्यांनी पैसे देतात ते खर मला एकच कळत नाही.
परवडतय त्यासनी त्यांचा मालच तेवढा असतुय आणि....
ट्रान्सफरला लावत्यात की नाही आता तो काय म्हटला पन्नास साठ हजार तरी पडतया. पडत... पेमेंट पडतय म्हणा हुता त्यो. तस कसं प.... पडतय ते पेमेंट. नुसती आपली गाडीच त्यांनासनी आपण लावलेली असत्या नाय...
आ...
तरी ए... तीस हजार तीस चाळीस तर पडतच असलं की त्याला....
हम्म... तीस पडत असल. तीस. पस्तीस पडत असलं.
म.. तेवढं कसं देत्यात ती... अ.. जी ट्रान्सपोला लावणारी असत्यात ती.
म... तेवढा त्यांचा मालच असतो या आणि...
होय तो म्हणत होता मला परवा दिवशी.... चाळीस चव्वेचाळीस हजार चा...
होय...
चव्वेचाळीस हजारचा माल त्यानं. देऊन आलाया.
हम्म... हम्म....
तो म्हणत होता मी काल चव्वेचाळीस हजाराचा माल दिलाया.
होय.. मालच तेवढा असतुय. म्हणलं तेवढं होणारच की...
त्या सणी इन्कम मिळत असेल काय त्यातन?
होय. म काय?
मी काय म्हणते, मी तस म्हणत नव्हतो. आता आप पली गाडी आहे. नुसती त्यांच्या कामासाठी लावायचिये ती.
व्हय. तेच कि म.
आणि अ खरं त्यांनीच पेट्रोलच, त्यांनीच हे असं कसं हे होत असल.
परवडतच असल अस.
बरं चालते, तुला नंतरन करतो फोन. पप्पा आलात आमचं. हं.